जेल जेऊन फिरून आलो तू जेवलास
होय आत्ता जेवलो तमला फिरायला आली ह
काय काय जेवण होतं
काय नाय मोडाची आमटे होते चपाती भाजी
हम्म हम्म हम्म हम्म आम्ही काय आज बुधवार मग की क आनलेल
हम् हम हम
आणि चपाती भाजी आमच्याकडे पाणी टंचाई आहे त्यामुळ पारस च लागेल
ह इकडे पण आता सगळीकडे आहे पाणी टंचाई
हम्म हम्म
ह काय नाही आता सगळे पीर बसल्यात
होय किती तारखेला बसल्यात या आठवड्यात काय
होय कालच बसल्यात
हो
होय मग तेच चाललंय वाजवायचं मोहरमचं म्युझिक सगळीकड गाणं वाजा लागल
होय
लगे ताशा वादजपूर त्याल कुदळ मारली
होय
हम्म
हम्म हम् मग पाणी त्यांचाय ये आय मण
हम्म
तुमच्यात काय बोराय
होय त्यामुळ काय टेन्शन नाय
होय बाकी आता अजून गणपती लांबयत
होय अजून लांब तयारी यातच चालू कराय पायजे पुढच्या दोन महिन्यात
होय मग वेगळी होय वेगी सजावट
मूर्ती ठरवल्या मंडळांनी पाय पाद्यपूजन झालय होय
हम् हम घरच्या गणपतीचा काय
घरच्या गणपती चा तर अता तयारी साफसफाई वगैरे चालू करायची त्यांनी आपले कडे शाडूची मुर्ती - त्यामुळ काय
होय तुमची कॅप - पर्यावरण पूरक मूर्ती असते हम्म बाकीच काय मागच्या वर्षी सगळं नवीन घेत केलेल रेडी आय तयार असल्यामुळ काय अम् जास्त खरेदी करायला लागणार नयी
होय
सजावटीचच काय काय घ्यायला लागेल
ह तसं जाऊन बघायचं काय वेगळा विषय नवीन काय तर? मंडळांचं. मोर्चा तयार झाल्यात रुपांचे काय, काय रूप- कोणत्या देवाचं काय करायचं? चालू दे सगळ्यांचं.
आमचं पण घरचं काहीतर वेगळी सजावट. करायची टीम करायची म्हणजे बघ- बघते आता काय होतय.
हम्म
गं पती गौरीचा सण खरा भरगच्च अस-
होस की मुर्त्या वगैरे बघायला बाहेर पडले कि ग- दी
होय सीन असतात आणि घरात पण आरती रोज वेगवेगळ्या म्हणल्या जातात. होय प्रसाद. वेगवेगळे मोदक मोदक खीर पेढे.
मोदकाच काय कसं कसं करत्यात.
घरा तू कडीचे करू शकतोय तळलेली करू शकतोय. बाळाच्या पेढ्याचे अंत- चॉकलेट चे करू शकतोय आपण बरेच करतोय मोदक ज्या त्याच्या आवडीनुसार होय तांदळा- करतोय. आणि गव्हाची खीर. ते घाल खोबरं ओल ओ ओल्या नारळाची करायची झाले तर खोबरं खवनायच त्यात गुळ त्यानंतर खसखस तीळ. वेलदोडे जायफळ सगळं घालून ते शिजवायचं. जरा ड्राय फ्रुट घालायचे म्हणजे सु- सुकामेवा अ काय काजू बदाम. बेदानी कट करून. वगैरे आणि मग ते शिजलं सारण की जर कणिकेचे करायचे असेल तर कणिक घट्ट मळायची. तांदळाचे करायच अस- तर तांदळाचं पीठ शिजवून घ्यायंच. आणि मग ते मळायच आणि मग त्याच्या मोदक सारण भरा मोदकाचा आकार द्यायचा आणि ते हम् उकडून घ्यायचे आणि चॉकलेटचे मोदक करायचे झाले तर मग ते कंपाऊंडस मिळतात ना चॉकलेट बार मिळतात ते आणायचे आणि ते डब्बल बॉईलिंग म्हणजे अस पाणी का पाताला ठेवायचं आणि काचेच्या बाऊलमध्येध्ये ते बार ठेवून असं उकळायचं पाणी आणि म ते वितळतं ना चॉकलेट मग मोदकाच्या मोल्ड आपल्याला आवडत असतील तर सुकामेवा करून भाजून कट करून त्यात घालायच आणि मग ते चॉकलेट च हे विथ वितळवलेलं सगळं घालायचं आणि फ्रीज ला ठेवायचं थोडा वेळ एक तासभर मग बाहेर काढून शेप मध्ये ते निघतात मोदक
हो वेगवेेगळ्या आकारच करता
हा आणि कणकेचे त तळून करता येतात
ते साचे मिळतात
ह हा हा साचे मिळतात की ह्याचे मोदकाचे गणपती जवळ येत आहेत हम्म कारण गणपतीच सणात केवढं काय काय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे सगळं सजाव सजावट आणि खाण्याचे प्रकार सगळं
होय लहान मुलांपासून मोठ्या माणसा
होय आणि असं घर छान वाटतय गणपती आले की होय गौरी येतात सगळे गौरी खेळतात हम् शंकर गौरी सगळं छान वाट
गौरीला काय खेळ खेळ खेळ खेळता ना तुम्ही
होय गाणी गौरीची सगळी गौराईचे केस सगळे झिम्मा फुगडी
होय काय काय खेळ असत्यात ती
झिम्मा फुगडी त्यानंतर तर फेर धरून गाणी म्हणणे काटवट काना सूप नाचवणे त्यानंतर गागर घुमवणे होय हे सगळं असत त्यात म्हणजे पूर्वीच्या बायकांना कसं जास्त आत्तासारखं बाहेर पडता येत नव्हत ना म त्या खेळाच्या निमित त्यांनी त्यांच असं व्यायाम पण व्हायचं नात असं शास्त्र येत ह बाहेर पडून एकमेक ना भेटून असं वटापौर्णिमा पण त्याच्यासाठी सुरु झाली ना कि अ पूर्वी चुली होती त्या घरामध्ये मग सारखं चुली समोर दुरासमोर राहून म्हणजे ऑक्सिजन जास्त मिळायच नाही ना मग वडा च्या झाडाखाली ऑक्सिजन जास्त असतो सगळ्यात मवटपूर् निमेला वड्याच्या झाडाला फेरा मारला की बायकांना जास्त म्हणजे ऑक्सिजन मिळायच प्राणवायू
हो
असं होत अजून पण आहेच ना ती परंपरा कोण आता रोपटे लावते कोण कुंडीत वटपौर्णिमा साजरी करत
हो
हम्म खर घण पतीचा सण कसा भरपूर दिवस असतो आणि मोठे हम्म मोठे मंडळाचे गणपती पण छान असतात सगळे
होय
हम्म ते पण बघायला ह
त्यामुळ पोरं पण येत्यातर एक सगळी एकत्र सगळी घरातली एकत्र असता तर अरतीला
होय आणि मोठे गणपती अनंत चतुर्दशी पर्यंत असतात ना त्यामुळे हो हम्म. ते आणि एक वेगळाच असता ना काहींच्या घरी होय. अनंताची पूजा असते हम्म
प्रत्येकाच हा हा प्रत्येकाच्या घरात किती दिवस ठरवलेला अस तर कोणाचा पाच दिवस दीड दिवस सात दिवस कोणा कोणाच्यात वर्षभर असतोय
होय आता एकेकांच्या घरी वर्षाचा पण गणप
होय.
ते काय करतात म आदल्या दिवशी विसर्जित करतात हम्म हम्म हो त्याच्या अदि हरतालिका पूजन न हरतालिकेचा उपवास असतो मग ते हरतालिका पूजनात सगळ्या प्रकारच्या पत्री म्हणजे सगळ्या झाडांचे पान वापरले जातात अम अम होतय रुईच दुर्वा त्यानंतर अ जास्वंद त्यानंतर अगाडा
हो हो.
बेल शमी असं आणि गणपतीला शमी अ त्यानंतर दुर्वा, आगाडा आवडतो ना हम्म त्यामुळ माका हे सगळे औषधी वनस्पती वनस्पती मग त्यानमित्तान वापरल्या जातात
होय.
करदई आणि केळीचे खांब लावून पूजा करतात हम्म त्यामुळ आणि त्यात ऋषीपंच मी पण असते गणपतीच्या वेळी उंदिर बीज
उंदीरबीज असते
तेव्हा घुगऱ्या करतो आपण पण उंदीरबिज ला हम् हम मग गौराई येते भाजी भाकर खायला
होय
मग पोया खाईला शंकरोबा येतो हम्म मग विसर्जन होत त हम्म
या वर्षी आता किती दिवस हाय सहा दिवस हाय पाच दिवस आहे गणपती
मी काय कॅलेंडर बघितलेलं नाही बाबा बघते बघाय पाहिजे किती दिवस पण उशीिरा सप्टेंबरमध्येध्ये आहेत ना
हो यावेळी अधिक मासामुळे जरा वेळान सगळे सण जरा पुढ सरकल्यात अधिकमासामुळे
ह् बाकी आणि काय आता सणांची मज्जा चालू होणार थोडे दिवसात होय आ आता त हो आता वर्ल्ड कप आहे सुरू ना फुटबॉलचा हम्म बगा बघा तुमग
हा ते आता मॅच बघयतच बसणार आता थोड्या व रोनाल्डोची मॅच चालूय
हो पोर्तुगालच हे चालू आहे का आता पोर्तुगालची मॅच आहे का हम् होय चालत चल बाय मग गुड नाईट हम्म हा केव केम हा अरे ह